हॅलो!
हां हॅलो जेवण झालं.
काय चालयं.
हा चालय बघा, जेवायचे अजून सगळी वाट बघाय लागले बसलेत बोलत. म्हणताना, काय म्हणत? तुमचं जेवण झालं?
नाही अजून आमचं पण झालंय सगळं स्वयंपाक झालंय. जेवायच हा अजून, हा.
हम एक बोध घेण्यासारखी गोष्ट आहे ते सांगतो काय तुम्हाला,
हा हा सांगा कि,
म्हणजे मी माझ्या वाचनात आली होती, मला आवडली म्हणताना मग म्हटलं शेअर करूया,
हा हा.
त्यातनं काहीतरी बोध आपल्याला घेता येतो.
आपला घेता येते आणि मला पण असं म्हणजे ऐकायला ते ना आवडतय.
हा माणस मन कसं असतंय माणसाचं मन कुठल्या कुठ हे करू शकतंय. त्या गोष्टीत ना कळतय. आणि परिस्थितीनुसार बदलत जातं माणसाचं मन. हे या गोष्टीतन कळते म्हणून तुम्हाला गोष्ट सांगतो. मी माझ्या वाचनात आलतं मला आवडली मी वाचलयं परवाच. तर सदा आणि सकू नावाचे दोघे जोडपे एक असते राह राहत असत त्यानी दोघेच त्यांचा एक लहान अं गंयू नावाचा मुलगा असते. लहान म्हणजे अगदी अडीच तीन वर्षाचा असतोय. जरा जरा समजत असते त्याला अजून एवढं काय समजत नसतंय. आणि जरा हट्ट हट्टी असतो तो लाडका.